आवाज येतय, का?
हा खूपच कमी येतय. पण काय नाय. सांगा तुम्ही कसेत? ठीक आह
मी ठीक हाऊ. तुम्ही कसे आहात?
खूपच कमीये तुमची आवाज ना. तुम्ही थोडा जोरात बोल बोलणार?
हो, ठीक आहे. आता येत आहे?
हो हो आता येते. थोडा तो येते
हो. कसे आहात तुम्ही?
मी बरंये. तुम्ही सांगा.
मी तर ठीक हाऊ. आता सध्या सुट्ट्या लागली होते हॉलिडेज होते. तर गावाकडे आलो आहो.
हो का? तुमच गाव हाऊ, तुमचं गाव आहे का?
हो. माझ्या नाणीच्या गावा तिकडे आलो आहो मी.
अछ अच्छा. आणि मग तुम्ही शहरात राहता, मग तुम्हाला काय फरक दिसत गावामध्ये आणि शहरामध्ये?
फरक तर भरपूर दिसतात. जसे की गावाचं वातावरण की शहराच्या वातावरण मध्ये भरपूर फरक अं पावसाळ्यात या उन्हाळ्यात कोणता पण म्ह म्हणा
हो खूपच फरक असतो. शहरामध्ये आणि गावात. गावात पण हे पण अस ना की तुम्हाला अ प्रदूषण फ्री तुम्हाला हवा भेटते. आम्ही अ आप आपल्याला शहरमध्येच पूर्ण प्रदूषित असती हवा.
हो खूप जास्त. आणखी रात्रीच्या वेळेस तर चांदण्या पण खूप चांगला दिसते. आणखी शहरात तर पॉल्युशन असल्यामुळे काहीच दिस नाही पूर्ण काळा काळा आभाळ दिसते.
हो. सगळं पो सगळे कडे पॉल्युशनस असतं शहरामध्ये. गावातच ओ आपल्याला खूपच मजा येते. गावात अ मोठी मोठी झाडं असतात. सगळ्या प्रकारांची झाडं असतात.
हो, शहरात तर खूप कमी झाड वाचले आहे आणखी गावात तर भर पूर झाडं आहे. अं शेतात या घरी, लोकांच्या घरी पण लावून ठेवतात.
हो. गावात आपल्या सगळ्या प्रकारचे झाडे भेटतात. चिंचाचे झाड असतात, आंब्याची झाडं असतात, जांभुळाची झाडं असतात. पण शहरामध्ये एवढे नसतात ना. शहरामध्ये जगाच नसते हे झाडं लावायला. त त्यामुळे आपल्याला शहरामध्ये हे झाडं दिसतच नाही.
हो आपल्या आपल्या शहरामध्ये पण जेवढे पण फ्रूट्स आणखी फळं येते तेवढे गावामधूनच येते. आणखी तेच चांगला आहे. कारण की शहरातली हवा लागल्यावर ते खराब पण होऊ शकते.
हो बरोबर आहे. हे तर मी कधी विचारच नाही केला.
हा. आणखी शहरात अ खूप चांगला मा शहरात म्हणजे खूप बिझी माहोल राहते. सगळे आ पल्या कामात बिझी राहते. आणखी गावात तर सगळे मोकळे राहतात.
सगळे मोकले राहतात आणि शहरातच सगळे ते बिझी राहतात ना. कोणी आपले कामाला जातो, को कोणी ऑफिसला कोणी कुठे जातात सगळ्यांच आपल्यापले कामं असतात मग छोटे छोटे मुलांची पले शाळा असते मग त्यांची ट्युशन असते मग त्यांनी वेगवेगळे क्टिव्हटीमध्येध्ये त्यांनी भाग घेतलेला असतं मग स पूर्ण दिवसच जे शहरात राहतात त्यांचा पूर्ण दिवसच बिझी असत
हो आजकाल सगळ्याचा शेड्यूल पॅ काय जसं क आईचा अ कामांमध्ये बहीण भावाचा इकडे शाळेत कॉलेज जाणं पप्पाच्या दुकानात जाणं या कोणता पण नोकरीवर जाणं आणखी आपलं तेच तसंच
गावात काय की सकाळी झाली कि शेतात जावा आणि रात संध्याकाळी परत घरी या पण एक हय ना की अ जे गावात राहतात ना ते सकाळी लवकर उठतात आणि सकाळी लवकर उठण्याचेी खूप फायदे असतात पण जे जो शहरात राहतात ते थोडासा उशिरा उठतात हे पण एक फायदा असतात की गावात जे राहतात ना ते खूप लोक होतात आणि फटाफट आपण सगळं ते आपलं सगळं काम करून घेतात
हो हे खूप खरं बोलले तुम्ही सकाळी उठल्याने भरपूर फायदे ताजी हवा राहते वातावरण थंड राहते आणखी एक्सरसाईज करायसाठी एक नंबर माहल राहते शहरात तसं नाही आहे शहरात लोक वेढानं रात्री येते आणखी त्यांची झोप पण पूर्ण न होत आणखी मग ते सकाळ वेळेपर्यंत झोपले राहतात
हो हे बरोबर आहे कि शहरामध्ये तर कुणालाच काय काय करायच टाइम भेटत नाही गावात सगळे लोक खूप खुशीतच राहतात मी कती त्या लोकांचे बोलले ना जे गावात राहतात त्यांचे त्यांचा आवाज त्यांच बोलायचं हे ढंग खूप चांगलं असतं ते माइंड फ्री असात म्हणजे त्यांनाना कोणा ती को कोणतीही गोष्टची त्यांनाना टेन्शन नसते गावात काय शहरात काय क क कुणाला कशाचे टेनशन असती कुणाला कशाचे टेनशन असते आज म माझं कुणाला तर ते जसं का जसं म्हणतात की कामाची टेन्शन असती कुणाला आपलं कुणी कर्ज घेतलं त्याचा फेडवायची टें्शन असते कि आज म कामात हे बोलणार आहे माझं हे काम पूर्ण करायचंय हेज्ञ टेन्शन वेगळी असे ना जे गावात राहात त्यांना तर माहिती आहे आमच्या शेत आहे त्यांनी शेतात काम करायचे तर म काफी ते िफरंस असतं
हो आणखी कामाच कामाचा पण गावात खूप कमी त्रास असतो कारण की शेत जास्त लोकांचा शेतच राहतो आणखी नोकरी पण राहिली कुठे जवळपास तरी आराम जाण आणखी आरामात येणार कारण की गावात तेवढी गर्दी आणखी जास्त पॉल्युशन राहत नाही ना हा ट्राफिक नसतो हा तर त्यांना आरामात जाणं होतो आनंद देणं होतो आणखी फरसवार दुपट्टा हेल्मेट काय लावाय लागत त्यांना सेफ फील होतो आणखी शहरात तं नाही आहे ना पण
श शहरात खूपच प्रदूषण असतं लोकांना त्रा त लोक-लोकांना लोक आजारी पण खूप पड असतात शहरामध्ये. गावात तर एखाद्या-एखाद असन त्याला ना काही पणी ना त्याचा त्याला आजारी असणार, जसं डायबिटीज किवा कोलेस्ट्रॉलचा आणि खूप आजारी असतात, जे प्रदूषण मुळ आपल्याला लागतं अ-अ जस आपण काय पनी खा, काय पण खातो, शहरामध्ये लोके-लोक काय पण खातात. पण गावात लोक सगळं आपलं अ जे त्यांचा आहार अस तो, खूप चांगला असतो.
हो गावात लोक स्वतःच्या घरी अ भाजी आणखी फळं पिकवतात, त्यामुळे त्यांच्या फर्टिलायझर वगैरे आणखी ते वापरत नाही, आणखी त्यांना फ्रेश, आणखी एकदम अ फ्रेश सब्जी मि भाजी मिळते. आणखी त्यांना प्रो टीन पण भरपूर मिळतं, कारण की गावातल्या पाण्यामदि, आणखी शहरातल्या पाण्यामदि भरपूर फरक असते.
बरोबर आहे. हे खूप, हे खूप फरक आहे की मला तर ना गावाची लोकं जास्त आवडतात. कारण की ते, त्यांना काय आजारच नसतात, त्यांना कायी टेन्शनच नसती. क् जस त्यानला सगळं काय पण त्याला भेट भेटतो ना? तर सगळं प्रदूषण फ्री असतं, शहरामध्ये हे जंक फूड ये तो जंक फूड ये हे तर शहराच्या लोकांना हे खूप असत ना की, आपल्याला बाहेर जाऊन खावायला हवं. पण गावाचे लोक तशे नसतात, त्यांना आपला घरचा जेवणच त्यांना सगळ्यात ते बेस्ट लागतय.
हो एकदम खरं बोललेस तुम्ही, गावात गावाची तर मजाच काय अलग आहे.
हो.
काय काय एक्सपीरियन्स केले तुम्ही, जर गावाला गेले तर?
माझ हेच खूप मजा येत की तिथे ना, ते परिसर असताना ते खूप हिरवं हिरवं असतं. आणि सगळं प्रदूषण फ्री असतं. आणि लोक तीत तिथलेचे लोकं, ते खूपच आनंदितेत राहतात. अ कुठं पण फिरू शकतो, कुठं पण खेळू शकतो त्यांना खूप जागा असते खेळायला. तर मला तर खूप आवडतं गाव. शहरामध्ये लिमिटेड ज-जगा असती, आपल्याला खेळाया, सगळेकडे बिल्डिंग उभ-उभा राहिलीया ते. सगळीकडे मॉल येत. तर आपल्याला खेळायला जगा नसती, आपल्या मुलांना खेळाय जग ते जगा नसती, पण गावात ते खूप खपच जगा असते ना खेळायला, मग आणि परिसर पण पूरं हिरवं हिरवं असतं. आपल्याला सग सारखं -सारखं तेज बघायचं मोठी-मोठी बिल्डिंगे, मोठी-मोठी गा ते गाडी.
तुम्ही म्हणला की शहरात जागा नाय राहत, तर शहरात लोकं पैसे देऊन टर्फमध्ये खेळायला जातात. कारण की त्याला जागाच भेटत नाही, आणखी गार्डन खूप भरलेले राहतात म्हणून ते टर्फमध्ये खेळायला जातात, पण गावात तसं नाही गावात प्रत्येक घराच्या समोर, या प्रत्येक मअ मोहल्यात का एक मोठा ग्राउंड असतेच, त्यामुळे त्यांना खेळायला खूप चांगला वाटतो.
हो मला तर गाव खूपच चांगलं वाटतं, पण कधी कधी ना हर एक हर एकचा नाय का डिसएडव्हांटेज आणि एडव्हांटेजस पण असतो. की मला तर कधी-कधी असं वाटतं की, शहर पण चांगलं असतं. कारण की जस आपल्याला गावात ना. काय काही वस्तू असतात ते आपल्याला भेटत नाही पण तो आपल्याला शरात भेटतो जसं आपल्याकडे हॉस्पिटल जास्तात जास्त असतात आणि गावात हॉस्पिटल नसतात. तर हे हे एक स सगळ्यात मोठी मला ते वाटतं की हे पण सुविधा गावात पण असायला पाहिजे कि मोठे मोठे हॉस्पिटल तिथं पण असायला पाहिजे हे मला एक फक्त मला हेच मला कमी वाटते गावाची कि तिथं ना मोठे मोठे हॉस्पिटल नसतात तिथ मोठे मोठे ते डॉक्टर्स न म फक्त छोटे छोटे छोटे छोटे डॉक्टर्स असतात आणि त्यांना एवढी नॉलेज नसते की हा ते को कोणताही रोग कोणताही त्यांना आजार पण त्यांना ते ते फाईट करू शकतात फक्त मला एकच कमी वाटते गावाचे प मला गाव खूप खूप आवडत
हो ते पण बरोबर आहे पण आणखी गावातले मुळ जे ज्यांना उच्च शिक्षण घ्यायचं आहे ते पण डॉक्टर इंजिनियर शिकायसाठी ते पण त्यांना पण शहरातच जाववे लागतात कारण की तिकडे मोठे कॉलेजेस या युनिव्हर्सिटीज नाही ना आत शहरासारखे
बरं बर हेच ना मग दोन दोन्ही आपल्या आपल्या जगात ना ते खूप मतल त्यांचा डव्हांटेज पण आहे आणि डिसएडव्हांटेज पण आहे गावचा आणि शहरात शहरात मोठी मोठीे हॉस्पिटल असतात मोठी मोठी स्कूल कॉलेज असतात आणि कुणी जास्त जास्त शिकलं शिक शिकलं त्याला गावात काय काम भेटणार नाही मग त्याला त्याला आपोआप शहरात येलच तो येतोच तो आपल्या कामासाठी आपलं ट भरायसाठी आपलं त्याला कुटुंब आपला चालायला चालायला लागतं म्हणून तो शहरात येतच येतो
हो प्रत्येकाचे अलग अलग हे राहते दुष्कर्माणी चांगली गोष्ट चला खूप चांगला वाटत तुम्हासनी बोलुन.
हो
आणि तुम्हाला काय काय वाटत की तुम्हाला तुम्हाला